हॅलो बोल ना, कशी आहेस?
काय मस्त मजेत बोल माझी कशी आठवण आली तुला?
अग मला जरासं काम होतं तुझ्याकडं.
काय ग?
अग ये रेसिपी हवी होती मला.
कशाची
अ बिर्याणीची अगं सगळे जन म्हणालेत बिर्याणी कर
हा
पण मला येतच नाही बिर्याणी त्यामुळं म्हटलं तुला येती तुझ्याकड तुला माहितीय पण म्हंटलं तुझ्याकडन रेसिपी घ्यावी मग जरा बिर्याणीची रेसिपी सांग ना
म्हणजे तू व्हेज करणार आहेस का नॉन व्हेज? बनणार आहेस हो दोन्ही येतय
मग अ तुला सगळ्यात जास्त कुठली आवडते?
मला नॉन व्हेज ची
हा मग नॉन व्हेज चीच सांग
चिकन दम बिर्याणी सांगू मला फार आवडते आणि मला उत्तम बनवायला येते
हम्म हम चालेल सांग ना
हा मग चिकन बिर्याणी कस बनवायचं सांगू का?
हा सांग ना हा सांग ना
हे बघ एक किलो चिकन घ्यायचं एक किलो किंवा अर्धा किलो
हा
ओके त्यात अ अ प्रमाणानुसार दही म्हणजे एक छोटी अर्धी वाटी, एक वाटी छोटी एक वाटी दही घालायची मॅरिनेशन आधी तुला सगळ्यात सगळ्यात आधी सांगते चिकन ला म्हणजे आपण बाजारातून चिकन आणतो हम
होच की पण म्हण ते मला विचारायचं की चिकन म्हणजे म्हणजे म्हणजे त्याच्यात अस हड्डी वाल आणायचं का
नाही जसं बोनलेस कस पण घेऊ शकतीस किंवा हड्डी पण घेऊ शकतीस तशातला भाग नाहीये जे तुला जसं हवंय तसं घेऊन येशील पूर्णच नको ना बोनलेस
हा हा चालेल म नाही ते हड्डी शिवाय पण थोडस हे होत नाही ना टेस्ट येणार नाही ना म्हणून विचारलं
चिकन आणलं ना त्यात त्याला मीठ लावायचं आणि विनेगर घालायचं विनेगर आणि मीठ लावून चोळायचं त्याला आणि मग पाण्यानं धुऊन टाकायचं दोन तीन पाण्यान धुऊन टाकायचं विनेगर आणि मिठान काय होतय जे ब्लड असते की नाही ते पूर्ण निघून जातय आणि जी स्मेल येत्या ना ती पण निघून जात्या
हा हा हा प हा ते खूप स्मेल येती
हा मग ते विनेगर आणि अ मिठाने निघून जाईल मग त्या नंतर ना आता मॅरेनिशन ची स्टेप येणार आपल्याला ओके मॅरेनिशन कर आता तू अर्धा किलो आता आपण मी अर्धा किलो ची सांगते तुला अर्धा किलो आपण चिकन घेतलं ना तर अर्धा किलोच तांदूळ घ्यायच बासमती राईस घ्यायचा लांबडा मोकळा मोकळा
दुसरा कुठला चालत नाही का
नाही म्हणजे चालेल पण मोकळा मोकळा होणार नाही ग असं आणि ते तर त्या लेवलची येणार नाही. पण मी तर तुला सजेस्ट करीन ना बासमती राईस च युज करतो.
अच्छा चालेल.
मग मॅरिनेशन करताना आधी मीठ टाकायचं हळद टाकायचं थोडीशी लाल तिखट आणि आपला बिर्याणी मसाला थोडासा गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर आणि अर्धी वाटी दही आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करायची आणि ती पेस्ट त्या मॅरिनेशन मध्ये टाकाय म्हणजे तुला खडे मसाले हवे असले तर खडे मसाले टाक आणि थोडस मग ऑइल टाकायचं.
अच्छा हा. मग ते मॅ हा मॅग्नेशिअन करायचं मग ते म्हणजे सगळं त्यालाच लावायचं का ते
सॉरी काय म्हणलीस?
सगळं त्यालाच लावायचं का?
हा मी तुला त्या चिकन वरच सगळं टाकायला सांगितलंय मग त्यानंतरन त्याच्यावर थोडस तेल टाकायचं आणि पूर्ण मसाला एकत्र करायचा, मॅरिनेशन करायचं चांगलं आणि ते मॅरिनेशन एक ते दीड तास मुरत ठेवायचं. तू फ्रीजर फ्रीजला सेट करू शक तेस आणि तुला हवं असेल तर अर्धा चमचा लिंबूचा रस टाकायचा.
अच्छा! हे तेल कशासाठी टाकतात म्हणजे
अ कच्च तेल ना ते मसाले पूर्ण जोर करायला म्हणजे म आज चिकनचा एक स्पायसी पण नाही वगरै असत ना मुरायसाठी टाकतात ते
अच्छा हा हा.
आणि कसुरी मेथी पण टाकायची थोडी आणि पूर्ण मॅरिनेशन करायचं आणि काय अर्धा किंवा एक तास किंवा दीड तास ठेवायचं जास्तीत जास्त आणि मग चार कांदे घ्यायचे बा मोठे मोठे उभे चिरायचे
हा.
ह टॅमॅटो चिरायचे टॅमॅटो तुला नको बिर्याणीमध्ये पुलावमध्ये टॅमॅटो चालतोय बिर्याणीला टॅमॅटो नाही घालायचा.
अच्छा!
आणि बरिस्ता म्हणजे तुला माहित आहे ना बरिस्ता तो मॅरिनेशन मध्येच टाकायचा.
हा.
हा मग आता ह्या एका पॅन मध्ये काय करायचं एक पाच चार पाच किंवा पाच सहा तुला जसे अंदाजानुसार कांदे घ्यायचे तळायचं आणि ते मॅरिनेशन केलेले चिकन त्यात टाकायचं. पंधरा मिनिट त्याला वाफवल व्हायचं.
हा.
पानी जास्त वापरायच नाही, क्वांटिटी नुसार एक अर्धी वाट वाटी मन पाणी खपून जात त्यात. पाणी झालं सगळं. दह्याला पाणी सुटतेयनी.
करून घेतलं की ते म्हणजे त्याला पाणी ऑलरेडी सुटते. त्याच्यामुळे थोडसच टाकायचं का?
हा थोडस टाकायचं.
अच्छा, म्हणजे ते ची चिकन पूर्ण आपण ते शिजवून घ्यायचं का? तसं काही नाही.
तस काही नाही. ऐंशी टक्केशी शिवाऊन घ्यायचं म्हणजे कण एक पंधरा मिनिटात शिजतयच. पण पूर्ण पण एकदम ग असे जास्त चिकन शिजवायच नाही.
कारण आ ते माझ तीन करणारे ना. मग ते पंधरा वीस मिनिटात चिकन शिजलं. बऱ्यापैकी. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा शिजवायचं. ऐंशी टक्के तरी शिजवायचं.
मग ते आपण कांदा अ तेलात कांदा वगैरे टाकायचा. नंतर खडे मसाले काय टाकायच का नाही? कारण आपण सगळं चिकनला लावलंय ना.
हा जर तुला खडे मसाले हवे असले, तर खडे मसाले टाक.
हम्म.
हा, तर तुम्हाला फ्लेवर. कारण ते दाताखाली येतात ना. त्यामुळे मग टेस्ट बिघडते.
अच्छा मग आपण ते पूड वगैरे पण टाकू शकत का नाही?
पुड टाकायची. पूड टाकायची. पुड एक नंबर. पुड टाकायची. आणि
सगळं भाजयचं का? कांदा तेल आणि ते तुम्हाला काय हवेत. ते खडे मसाल्याचे पूड.
हा. ती मॅरिनेशन करतानाच सगळं टाकायचं.
अच्छा म्हणजे पुन्हा म्हणजे त्यात फक्त तेल कांदा एवढंच टाकून ते चिकन टाकायचं? मॅगनेशन केलेलं?
होय होय.
अच्छा!
आणि दुसऱ्या पातेल्यात ईकड आपण त पाणी जास्त ठेवायचं. म्हणजे जेवढा आपला तांदूळे ना त्याच्या ठीक पाणी ठेवायचं. आणि ती पाण्याला उकळी आली ना, त्यात मीठ टाकायचं. अ वाईन चॉप केल्या पुदीना फा मोन्यागर आणि मिरची टाकायची असली. मिरची टाकायची. आणि अर्धा लिंबू टाकायचा. आणि खडे मसाले टाकायचे सगळे. म्हणजे जस की दालचिनी, सावित्री, तमानपत्र. मोठे वेलदोडे, छठे, वेलची
हा हा.
लवंग.
हा ते पाण्यातच टाकायचं का?
पाण्यात टाकायच आणि एकदम उकळू द्यायच फॅम व अस उकळी आली ना. कि ते खडे मसालेयेत ना. काडायचे. खडे मसाले बाजूला काढ. म्हणजे त्याचा अर्क उतरला ना. खडे मसाले तू काढलेत ना, बाजूला मग त्यात तो राईस टाकायच आपण, धुतलेला.
अच्छा!
धुवून घ्यायचा राईस
हा.
आणि बरोबबर सात मिनिटे गॅस तांदूळ ठेवायचं. ज्यावेळीस तांदूळ अस वर येतय ना बॉईल होते पूर्ण वर आलं ना त्यावेळेस ओळखायच आपला राईस आता सिम करायला रेडी फक्त
अच्छा, पण गॅस कसं म्हणजे मीडियम का हाय वर ते शिजवून घे.
मीडियम फ्लेम ते करायची कारण एकदा उकळताना आपण गॅस मोठा केलेला असतो ना,
अच्छा! म्हणजे उकळायच्या आधी ते जास्त फ्लेम म्हणजे हाय फ्लेम वरती उकळून घ्यायचं आणि नंतर उकळल्यानंतर एकदम मीडियम फ्लेम फ्लेम वर राईस टाकून शिजवून घ्यायचा.
हा आणि तुला मी एक सांगते टिप्स यात की, तू टाइमर लावून, घड्याळ लावून सात मिनिटेस तुझा हा राईस शिजवून घ्यायचा.
सात मिनिटात शिजतो राईस.
हो, सत्तर टक्के भात शिजतो बिर्याणीला जसा हवा आहे ना तसा शिजतो.
अच्छा, अच्छा! बाकी राहिल्याला आपण नंतर शिजवणार नाही का?
हा अजून वीस टक्के आपण स्टिम द्यायची आहे ना त्याला त्यानंतर तर मी तुला सांगते. कि तेवढा वेळा शिजतोय. बिर्याणीच कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुझा राईस शिजवणे आहे. तुझा राईस व्यवस्थित झाला ना तुझ बिर्याणी अतिउत्तम एकच नंबर तुझ्या जर
किंवा अति शिजला गेला तर ती बिर्याणीला ती टेस्ट येत नाही.
अच्छा!
नुसते राईसवर आहे हा राईस व्यवस्थित झाला ना, मग आता स्टीम केलेला सात मिनिटात राईस झाला की त्या राईस गळायचा आणि त्या तुला जर म्हणजे थर लावणार असतील तर थर लावायचं
अ म्हणजे एक खा म्हणजे खाली थोडस मटण नतंर राईस नंतर त्या त्याच्यावर चिकन नंतर राईस असं का
हा तस लावू शकतीस तू नसेल तर काय करायचं सगळंच त्या एक एक सारखं हातरायच आणि खाली आपलं चिकन राहतय म त्याच्यावर ना आता तुला केसर भेटणार नाही तर तुला एक मि ट्रिक सांग ते दूध घ्यायचं दुधामध्ये छोटी चिमुटभर हळद टाकायची
हा
मिक्स करायच आणि पांढऱ्या त्यावर म्हणजे आता कलर फूड कलर मुलांना कसं देणार ना, आपल्या खाण्यासाठी चांगलं नसतं ते म शक्यतो फूड कलर, वापरतच नाही, मग मी असं काहीतरी ट्राय करत राहते, मग ते, म क दुधामध्ये कलर, म्हणजे येलो कलर सारखं होतय ना? मग तो कलर टाकायचा, जरा बरिस्ता टाकायचा, कोथिंबीर, पुदिना टाकायचा वरती आणि सगळ्यात महत्वाची, स अ कोळसा घे आणि त्याला हे कर, म्हणजे असं धुरी दे. तुप, तुप टाक, तुप
अच्छा.
हां, धुरी दिलीस ना, मग फॉईल पेपर लाव. पूर्ण, त्या ह्याला, वॉलपेपर लाव तर मग, आता सगळ्यात महत्त्वाचं, गॅस प्लेम कमी करायच, म्हणजे वाढवायच एक पाच मिनटं, ह्याचा अ तवा ठेवायचा त्याच्यावर
तवा पन्हा, म्हणजे तवा तापेपर्यंत, पण ये मो
हे मोठे करायचे आण त्यानंतर ण, पूर्ण बारीक करायचा, गॅस आणि एक-दहा य पंधरा मिनिट, आपण दम द्यायचा, बिर्याणीला.
अच्छा.
आणि म नंतर न, अ दा-दहा पंधरा मिनिटां नंतर न, काढ आणि मस्त पे की बिर्याणीचा, आस्वाद घ्या आणि त्याच्या सोबत, रायता बनव, आ हा एकच नंबर.
अं अं छान. आणि ते बघ, बिर्याणीच्या वरती, ते फ्राय कांदा असतो, ते पण टाकू शकतो ना, पण ते कसं, म्हणजे
बरीस, फ्रायच करून घ्यायचा, फ्रायच करून घ्यायचा. त्याला, तेल जास्त टाकायचं आणि तळून घ्यायचा, चांगला
अच्छा, तळून घ्यायचा आणि मग ते वरती पसरतात, का? कारण मी बघितलेलं ना, त्याच्यामुळं
हा.
ओके, थँकयु गं, खूप छान रेसिपी सांगितलीस, तु म, हो हो ट्राय करणारच, कारण आत्ताच तू सांगितलंस, त्याच्यावरूनच, माझ्या तोंडाला ई तकं पाणी सुटले, मी नक्की ट्राय करेन, थँंक यु.
बाय, करीन मी तुला परत, हं.
ओके, ओके, बाय.
बाय.